हॅलो. काय चालय?
आवाज येत नाहीेये का?
येते ना.
हॅलो.
येतोय ना मला आवाज. माझा आवाज येतोय का?
हा हा आला आला. आला आवाज आला.
काय चालूये? काय नाही आत्ताच फ्री झालतो.
काय चालूये?
काही नाही म्हणलं. आत्ताच फ्री बसलो होतो. त्याच्यामु म्हणलं बगाव. फोन लागेतो का? नाही लागतो. ह.
तुझ्या बरोबर एकच कॉल राहिलाय रे. माझा.
हाव.
हा. पाच कॉलेत ना. आपल्याला आता. एकच राहिलाय. ह. आणि बाकी
तर बरं चालूये.
असूद्या, असूद्या, चांगली गोष्टय.
सकाळचं जेवण मी. संध्याकाळी सहा वाजता केल. आता.
नाहीयेत हो. काहीतरी मिळवण्यासाठी. थोडासा वेळ दिल्याशिवाय तरी. आहेच की.
ह हो. तेच ना म. काल पण तस झालं. काल, काल दिवस भर. म्या म चक्कू वर दिवस काढल. अन संध्याकाळी जेवण केलं.
काय हे खरंचे.
तेच ना. म.
असं पण नाही करायचं. हम्म हम्म.
आता माणसं आहे त. त्या हिशोबाने आता. जरशीक पाघडी नाही होयना. काही नाही.
हम्म हम्.
ते काय हे मानसजयला होते ना.
राहायची पण आहे का तिथे
काय म्हनलं काय? हॅलो. आवाज ला काय होतई.
काय झालं येत नाहीये गावात
बंद झालता आवाज बंद झालता आता येवरा आला हा.
हम्म नाहीती मगशी तर लेडीज ला पण कॉल केला ना तो पा. काहीतरी वरती कट झाला.
होव का?
अ ना.
नऊ नऊ मिनटं समजा नऊ मिनटं समजा नऊ साडे आठ.
आठ मिनट झाला तु माला
हम्म.
त्या माहि
डबल आवाज गायक होतोय.
तारीख त्याव जातोय.
हा हो का?
हा ह आता सोसे
ते आज काय आहे सिक्युरिटी नाही ना काय नाही. ते आज सिक्युरिटी नाही ना त्याच्यामुळं. आज माझं कं्पल्सरी लक्ष तिकडच आहे रोडकडच
अरडक.
हा सेक्युरिटीचे घरच्याची तब्येत खराब होईल.
हो का?
हाता त्याच्या जागेवर दुसरा एक दोन दिवसासाठी येऊ शकत नाही लोक काय म्हणतात डायरेक्ट महिनने ठेवून घ्या.
हो बरोबर आहेच आहे ना.
हा तस जमत नाही ना.
अर्ज नाही एक दोन दिवसासाठी कोण आहे आम्हाला पण नाही मिळा.
नाही हां. त्याच्यामुळे मग नसत रोडकडे फोकस करण चालू आहे गाड्या पार्क करायच्या खूप मानसक करून घ्या त्या दिस आवाज नाही येते का? आवाज नाही येते.
हम्म बोल. येतोय का आवाज तुला
हो येतोय ना.
हो हेडफोनचा आवाज गेला बहतेकात एवढं चार्जिंग केलंय तरी हम्म तुला आता क्लिअर आवाज येत आहे ना माझा मग झालं.
हो.
नाही माझा हेडफोनचा आवाज गेला त्यामुळे
काय कुकरमध्येती काय लावेल.
कुकर झाला माझा थोडं लेटच झाला मग सन कॉलेज चाल करते ना मी
असं आहे का?
हा ते तर उद्या द्यायचंय ना सबमिट करायचंय
हा
त्यामुळे भात लावला शेवगेची आमटी केली
होाऊ का
हम्म
असतय मग शवगा सांबर
हो आपल्या तुरीची रा टाकून
हो का
हम् सांबरच करायच होत पण मुलगा नाही म्हणून म्हणल इडली बिजत घालून तरी उपयोग का हम्म तो य लता
हं ह
ते एक बरं येतो नाहीे म्हणून मी सगळं करते नाहीत त्याला कसं जेवण वगैरे लागतं ना
हा
मग हे असलं काय टास्कण वगैरे होईल याची गॅरंटी नाही
ते करणं आपलं म कर्तव्य
हो
देला असल्याव आपल्या करण कर्तव्य आहे ना आपलं जर देल असताना समजा लोक करत नाही तर मग ते गैरफायदा होतो त्याचा
आहे ना आता येईन तो पुढच्या संडे
होव का
हा अ लादी पाव का असशीर बौतेिक ह लादीिपाऊ क्चुली चार नल्यात तिकडे विचरायला पाहिजे दोन मिनिटं थांबा मी आले
काय दुकान पण एक काय
नाही नाही
बर हा बेकरी
बक
देख रत साम
हा ते आपली असती ना गाडी
हम्म
त्याबय
माझ्याकडे रोज सकाळ हा
हम् बोल
माझ्याकडे एक सकाळीच गाडी येते सिल्लोड तालुक्याची बेकरीवालेची
हय का
पावचे लाधी देऊन जात ती
पस्तीस ला आहे बारं असेल हा हा चालेल पिसला होते पण रेट वाढल्यात आता सगळ्याचेच वाढल्यात तिकडून सत्तर झाले फ्रेश आहेत पण त्या
किती विकले
दोन
दोनही कल्या का?
हम्म मग अशी चार वर नेल्या ना दुकानामध्ये
अच्छा.
हम्म ते एक आला होता. घर आहे पण त्याला दम नाही, म्हणून तो वर गेला क्च्युली वरच्या पण दुकानात आपणच देतो. त्याला दम नव्हता इथून वर जाईपर्यंत मग कन्याला सांगून वरती चार दिल्याला लादी
अच्छा.
हम्म.
माझ्याकडे एक गाडी येते बेकरीवाल्याची रोज सकाळी पंधरा लादी देऊन जातेत. पावचे लादी
हो ना.
बाकी म्हणजे दुसरं हासक्रीम रोल ते दुसरं दोन तीन आयटम घेतो मी जास्त ना घेतो.
ह् नाही काउंटर करतात ना.
माझ्याकडे जे येतात कस्टमरला द्यावं लागतं ना सकाळी नाष्ट्याला
अच्छा अच्छा.
तेचसाठी आता कोणी मिसळपाव खातंय. कोणी ब्रेड वडा खातंय कोणी काही कोणी काही
छान आहे ना ऍक्चुली ते छान आहे. अजून तुला सांगू का आता टाकून किती दिवस झाले तू
काय हॉटेल का?
हम.
हॉटेलला जवळपास आता मला नऊ वर्षे होऊ राहीले.
अरे वा छान.
ह.
खूप कष्ट घेतलं पण बाबा कमी वयामध्ये केलेय तू हे सगळं.
तेच ना. पाणी पाऊस पडयला नाही त्याच्यामुळं आता मागं हे दोन चार दिवस तसेच गेले माझ्यावाली त्याच्यानंतर हे दोन तीन दिवस सपोज ना आजर्यंत थोडं व्यवस्थित त राहिले.
अच्छा.
नाही ते झटके लय मोठमोठाले बसतेले ना मग कारण की मग किचनच सामान जास्त दिवस ठेवले जात नाही ना जे
हो हो.
फ्रीजमध्ये ठेवाव लागतं. फ्रीज मध्ये ठेवणारे आयटम जे तर चार दिवस पाच दिवसाच्या वरती ठेवणं चालत नाही.
बरोबर.
त्यामुळं मग ते झटके नाही बसले पाहिजेत त्या हिशोबाने आता पनीर जे आहे, पनीरला बी पंधरा दिवसाची व्हॅल्यू आहे पनीरची
आणि या सगळ्या गोष्टी आणि आता सगळं कसं कडकच आहे ना शिस्त त्यामुळे
हां शिस्त.
जेवणं देणं म्हणजे तुम्हाला पण त्यांची पूर्ण निघा पण राखली पाहिजे, आणि त्याला लिमिट पण आहे ना शेवटी लोकाला द्यायचं म्हनलं.
आता चिकन मटन बी जे हीत बहात्तर घंटे ठेवलं जातं फक्त
हो ना.
बहात्तर घंट्यामध्ये विकरा झालातर बरं आहेय. नाही तर ते चिकन बहात्तर घंटे झाल्याच्या नंतर डायरेक्ट फ्रीजमधून काढून फेकून द्यायचं लगे.
हो ना आता आमची गाडी फर्न हॉटेलचीच आहे ना बेकरी फर्न हॉटेलवाल्यांच आता हे शिल्लक राहीललेय की नाय हे पाव वगैरे ओला माल ये ना म आता शिल्लक राहिल ना की आता बघ पहिलंच यांनी काढून ठेवलय. आता गाडी येईल बघ फ्रेश माल घेऊन म्हणजे आता सकाळपासून तयार असतो दु
हाव का आवाज कटतोय डबल
परपज कटतोय का तरी पण मी एकच ठिकाणी बसले आता बाहेर
मध्येच कट होवून जातो डबल चालू होवून जातो ते
काय अस जरा रेंज प्रॉब्लेमच हाय भौतेक मला त मगाशी इतकं वाईट वाटलं यार किती वेळ झाला तिच्याशी बोल्ले बोल्ले आणि डायरेक्टच आवाज गेला. आधी त एक त कॉलच लागत नव्हता एक असा फेलच गेला.
ह पंधरा सेकंड पेक्षा जर जास्त अ आवाज येणं जाणं बंद झालं तर पंधरा सेकंड झाल्याच्या नंतर डायरेक्ट कॉल कट झा कट होवून जातो.
हो न आता मला सांग आता हे जे वीस आपले जेवढे वीस तीस झाले असेल ते काउंट करून घेऊन म्हणजे क अ होतात ना पूर्ण आणि जे फेल गेलं ते नाय हयाच्यामध्ये ग्रहित धरत ना
ग्रहित धरल्या जाते ना त्याचं हिशोब मध्ये लागत्यात त्याच्यामध्ये जे येत काही समजा सहाशे प्लस ये काही एकशे ऐंशीचं ये चे काही दोनशेचं ये
हूं
काही सेकंदावर बी पैसे लागत्या त्याचे असं थोडी ना ये
अच्छा अच्छा म्हणजे कमी जास्त जे पण ते आपल्याला देणार हे ना
देणार हाये पण मग ते आपले लिमिट कमी होत चालते ना जे आपल्याला पेमेंट भेटणार राहतं ना त्याच्यातून लिमिट कमी कमी कमी कमी होत चालत ना.
हो का नय नय आत तसं आपले चार कॉल फेल गेलेत चार पाच मग आपले त्याज्यातन वजा होणार का ते
वजा होईनच ते पैसे
होय का बापरे!
आत माझे काय पूर्ण तीस कॉलमध्ये फक् क्त माझे माझे तीस मध्ये फक्त तीन वजा व्हायले.
पण मी काय म्हणते ऐक ना मला थोडस समजलंच नाही मला एक सांग तू आता माझे कॉल येत की नाय हा माझा आता सतरावा कॉल असेल
हाव का
सतरावा का आठरावा हा आताचा तुझा आणि त्याच्यामध्ये ते आधीचे येत मला वाटतं चार कायतरी फेल गेलेलेत चार का पाच मग ते सोडून द्यायचे ना आणि इथन पुढचे बारा करायचे ना मी
हाव हाव
हां
ते ऑटोमॅटिक